हॅलो.
हा.
येतोय का आवाज
हम् जरा कमी येतोय तुझा आवाज
कसय?
आता बोल.
येतोय का?
हा येतोय मापात
हम्म. काय करत होते.
काम येत आहे ग तुझ?
काय होतंय.
का?
नेटवर्कचा प्रॉब्लेम असेल ग म्हणून येत असेल तसा आवाज करून
म म ते फुल लाब
की पण हकडून फुल केलाय.
नेटवर्क नेटवर्क मला आहे.
मला पण आहे की ग नेटवर्क
कशाने होतेय येतोय कामापुरता तर
हम्म काय करत होते म्हटलं.
काय नाही. तास्कच करते. ह.
तुजा व्हलिडेशनचा टास्क चालतोय.
हो चालतोय की पण कसं होतय आपण आता पन्नास टास्क केले का नाही. तर मला एरर येत आहे. कि प्लीज चेक्युअर नेटवर्क कनेक्शन असं म्हणून प्रत्येकाला प्रत्येक पन्नास टास्क कंप्लीट सबमिट करायला तसा येत. आणि ते नवीन यायचे असले तरी तसच येतय.
हा ते टेक्निकल इरर आहे ना त्याच्यामुळे असेल तर
तेच का त्यामुुसत मेसेज पण नाही काय करता येत आहे ते चालू आहे त्या प्रॉब्लेम त्यामुळे
मज लाग गेल ते सका सकाळी गेली.
काय आवाज आहे ना बघ तुझा
कानात गेलती ग म्हंटलं सकाळी आत्ता चालीया.
ह हा.
हम्. मकााला पाणी द्यायचं होत त्याच्यासाठी गेल त पोरीला घेऊन गेलती सोबत दोगी गेलतम
दोघीच
हो मग कोण जायचं घरी कोणच नाही ना.
मग डबा घेऊन गेली तीस
हा तिला कोणा कशी ठेवायचं घरी
हा नाही ब आता जेवण बीवण करून गेलतीस काय घरुनच मंग ड्बा बघितला तुझा
डब्बा घेऊन सगळं काम उरखलं म्हंटलं जेवूस तोपर्यंत लई लेट होईल म्हणून मग डबा घेतला आण मंग गेले तिघ रानात.
किती वाजता गेलतिस?
बारा वाजता गेले पोरीला आणलं, तिचे कपडे चेंज केले, तिला खायला घातलं, आणि मंग घेऊन गेली.
हा हा शाळेतन आल्यावर गेलता काय?
हा असं आहेत ना मला तिला आणायला पण जावं लागतय मलाच तेच्यामुळ
मग आसं दादा सांगून जातेेत काय तुझ तूच करतेस?
जेव्हा पाणी द्याचं आसेल तेव्हा राणाला आता उद्या जायचं औषध मारायला.
हम्म, औषध कशाने मारते?
हॅलो!
हॅलो!
काय झाला आवाज येईना का?
हा. औषध कशानी मारतेस म्हणलं?
पंपानी.
पंपानी हा ते ते ब्लोअरने काय ते ह्याला पण मारतात ना.
दाक्षीला वगैरे ते तसलं नाही मकला चालून मारायला लागतो पाटणीवर कंप घेऊन.
हम्म.
तात पण लई भीती वाटत्या एक ट जायच म्हटल्यावर. माणस असत्यात आगं पण आमच्या रानात हे ना एका सापानी लई मोठा अस घर केलंय खड्डा केलाय. तिथं वारूळ नाहीये. त्यांनी सो खड्डा केलाय आसा म्हणजे बांध असतो का नाही बांध आपला
हा.
त्या बांधाच्या कडला तिथ त्यांनी खड्डा केलाय आणि ते तिथंच राहतय.
मग कसं पोरीला पण घेऊन जातेस दोघीच जाताय त्यात.
हाय ना झाडाखाली.
हां.
जागा आहे गं बसायला म्हंटलं.
हा हा पण तरी पण
तरी पण हो आगं पण आता काही लक्ष ठेवावं लागतं. दारं लावलं की मग हिकड येऊन बसायचं तिच्यापाशी.
हम्म, हम्म.
हम्म.
किती वेळ लागतो पाणी ते सोडायला?
दोन तास येतो आगं.
हो बाई गेलते मी एकदा बराच वेळ लागतोय.
वेळ लागतोय गं जास्त. आणि रात्रीच वगैरे गेलो तर कसला प्रॉब्लेम ना ग बघ ना आल बिल पायाखाली वगैरे तर.
तेच के रात्रीच काय दिसतंय तव्हा.
मंग आमच्या इकड दिवसा लाईटच नसत्यात. संध्याकाळीच लाईट येत्याता मंग. संध्याकाळी ट्याचं पाणी वगैरे घ्यावं लागत हे कराय लागत.
ह हम म रा अनातल्यान घरातली लाईट वेगळी असेल ना. राहनाली आणि घरातली लाईट वेगळी असते.
वेगळे वेगळे आहे दोन्ही पण. ह त्याेत म बॅटरी असली तरी इतकं दिसत नाही ना ग दिवसा दिसनं संध्याकाळच्या दिसण्यातले फरक असतो.
हम्म तेच का
तुकड त शक्य तस तु काय!
ते दादाना माहती आहे काय साफाय त तर ते
तेना बोललीच नाहीय.
मग तरी पण जा म्हणते.
काय करणार कोण जाणार ना ते गाडी घेऊन जाते त आई र शेकडा! त्यात मग मलाच जावं लागणार ना? इकडं लांब पण आहे आईंना नाही चालत जाऊला लावून द्यायला य! लांब आहे जास्त
हम् हम्
ला
त्या कधी येतात घरी
आता येतल
ह हा
त्यांना दारी नाही धरता येत पायाला बोळ येत
हम्म
ब आपण पाय मातले पायचे टकते
मदाान एक शॅम्पू बघायचा आहे डॅनड्रफ साठी कोणता घेऊ काय कळणाले डॅनड्रफ झालाय जाईनच झालाय
्यापेक्षा माझी जास्त परिस्थिती खराब आहे मला सांगतो मी कुठला घेचो
ले डोक्याला ताप झाला नसते की स गळते.
ख लावते ना
आ
शॅम्पू कसा हे करते. यूज करते ह
करून
ख काय होतय तुला कोणला
आत्ताच थोडे मला बरेच दिवस झाले लग्नाच्या आधी पाासून
कलाले कोडग
पण तस पण पहिल्यापासून तसा असला होते शॅम्पू आणि माझं कस ऑइलीस काल्प आहे ना मग ते चिकटून बसते कोरडा अस कसं पण नाही कि कोरडा आहे
माझा कुमरडायसरी पण मलाला होतो
जाईन सगते त्याच्या मस्त लेखे सगळते
दुखाचवलं ना अस अस पडतय वरर्ण पाऊस पडल्यासारखं भरपूर
ना
दिदी म्हंली मला ट्रेसणीचा यूज करून बघ म्हणून बघ आता
कुठलं कुठलं घरी युज करायचं त्याच्यामुळे पण जास्त गळते मग बदलून बदलूनच
नाही वाटतं अगं ट्रिसमीच चांगलाय वाटतं कारण तिच्या डोक्यात अजबर फन रा
रेसमेच मग हे शॅम्पू आणि कंडिशनर, दोन्ही घ्यायला लागणार मग.
कंडिशनर, नाही कंडिशनरच, काही नाही. कंडिशनर कुठला घेतलं तरी चालतं. कारण कंडिशन आपल्या लेंथला युज करायचा ना.
होय की. पण तरी पण केसांनाच झाला ना.
हम.
तसं मी कंडिशनर वापरतच नाही, सहसा. पण घ्यावा म्हणते. कॉम्बो.
करते यूज. मी डव्हचा यूज करते अगं, कंडिशनर. मला का असं वाटतं माहितीय का? डवू शॅम्पू न पण कोंडा जास्त होतो केसात.
मी लावते हेड अँड शोल्डरचा, निमचा.
अं.
हा, हेड अँड शोल्डर पहिल्यापासूनच शॅम्पू खराबय. त्यांनी कोंडा खूप जास्त होत. एकदा हेड अँड शोल्डर शाम्पू चेंज करून बघ.
केलंय बाई सगळं केलंय. मामाअर्थचा ऑनियन चा वापरून बघितलाय.
आपल्यातच काय तरी प्रॉब्लेम असल. आणि कोंडा झाला ना, केसं गळत्यात म्हणजे गळतातच.
मग तेच न. कोंडा घालवायचाय मग, ते केस गळणं थांबणार.
ऐक ना, असा म्हणजे आता आपल्या डोक्यात जर, कोंडा झाला असला ना, आणि दोन- तीन दिवस आपण केस धूतली नाहीत ना, विंचरायला गेलो ना सगळे केस तुटूनच निघतात.
तसच, झालंय. मी तर काय लय असता. केसांकड माझा इग्नोर झालाय. नीट असं काही करत नाही. मग जेव्हा मम्मीच्या, नाणीच्या हातात केस होती. तवाच केस शाळा सुटल्या पासनं वाट लागली.
प्रेग्न्सीत पण हेअर खूप गळ गळतात. माहितीय का तुला.
ह्याचं काय नाही गं, माझं आधीपासनच चाललंयत.
अरे हो की. बट मी ह्याज सांगते तुला आता. कारण कॅल्शियमच वगैरे कमी असती. त्याच्यामुळे पण होत तसं.
हम्, हम्.
लय गळत्यात.
हम्म.
मला तर वाटतय, या ना ट्रीटमेंटच घ्यावा कुठ तरी. पण मला वाटतं ती ट्रीटमेंट पण बंद केली की, झालं परत तेच.
तीच की. माय मी पण आता सकाळी तेच म्हणत होते. कुठल्या तरी असं ह्यांना दाखवा, स्पेशालिस्टला. पण आता हितं
तू बघ. स्पा नि छान होतात केसं.
केस स्पा नि केलंय की, प एकदा केला ते म्हणतेत तसं, दर महिन्याला कुठं जमतय, आता सांग? दर महिन्याला न जमतय का?
कनसिस्टन्सी तर ठेवावी लागल तुला. रिझल्ट पाहिजे म्हंटल्यावरती.
होय की. पण असं नाही ना, टा त्या टाइमला होईलच म्हणून.
नाही मी आता सुरुवात करणारय स्पाला.
बघ करत परत कर.
हा.